वाज येतोय
हा येतोय की. तुला येतोय का माझा?
हा- हा येतो येतोय बोल की काय चाललंय किती दिवसानी फोन केलायस तुला आठवण वगैरे येत नाही ना आमची?
आवो काय आठवण येत्या सगळ्यांची. खरं वेळ भेटायला नको का? कामच कामं पडल्यात आणि
एवढी बिझी असते का तू? तुला एक दहा मिनिट सुद्धा तुला साधे दहा मिनिट सुद्धा वेळ -वेळ भेटत नाही बोलायला.
दहा मिनिट वेळ मिळातोय. खरं वेळ ती वेळ मिळून करताय काय एक- एक झालं की एक. एक झालं की एक. कधी करणार संध्याकाळी परत वेळ होतोय. फोन तेन करायला. म्हणूनच करत नाही तू बरं हाय?
अरे! हा मी बरी आहे. तू बरी आहेस का?
होय. स्वयंपाक आवरला? जेवला काय?
हा-हा स्वयंपाक आवरला जेवलो म्हटल आता कॉल करून घ्यावा तुम्हाला तर काय आमच्या आठवण येत नाही. हॅलो ऐक की. कुठ तरी ट्रिप काढूया की ग. हॅलो
हा काढूया की कुठं-कुठं जायचं सांग?
हा तेच ना. तुमच्या इकडं कोल्हापूर साईड ला काय-काय बघण्यासारखं तिकड जाऊया कि मग आपण. सांग की जरा काय-काय बघण्यासारखं. हा
महालक्ष्मीचं मंदिर खूप छान आहे. पहिल असं पुरातन काळातलं दगडी - - हा रंकाळा हाय आणि आता नवीन सगळं नवीन-नवीन केलंय ना रंकाळला पण खुप छन आहे.
बोटिंग वगैरे असत वाटत रंकाळ्याला हा-हा
ते हायत खाऊगल्ली हाय
हा आणखी ह्या वर्षी कासव धबधबा-धबधबा वगैरे झालाय ना तिकड नवीन.
हो झालाय की. तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला वेळ भेटतोय का यायला इकडं? या सगळं कोल्हापूर फिरून दाखवतो कोल्हापूरला खूप तांबडा पांढरा रस्सा जोरात आहे.
होय-होय आपण एक दिवस प्लॅनिंग करूया. हा आता काय नाही जमणार दिवाळीच्या सुट्टीत खरं नक्की येणार आम्ही तिकडं. तेव्हा आपण कणी ट्रीप ठरूया कुठंतरी दोन तीन दिवस बाहेर जाऊया. घरी यायचंच नाही बघ बाहेरच जायचं.
बाहेर-बाहेर म्हणजे रो हाऊस ला वगैरे राहूया ना. महालक्ष्मीचं मंदिर बघूया रंग रंकाळा बघूया पर ते शाहू महाराजांचं हाय ते तिथं जाऊया. नंतर कासव धबधबा हाय हा. कासव धबधबा आहे तिथे पण जाऊया. आणि खूप असं बघण्यासारखं आहे.
हा-हा
कनेरी मठ हाय की क कर अ कनेरी मठ जरा लांब आहे तर अगं इकड कोल्हापूर ई ''--''
तिथं हा हा हा, तिथं काय आहे म्हणजे बघण्यासारखं.
तिथ करेरी म्हटलं बघण्यासारखं आहे की असं. शेतकऱ्यांचं ते केलंय तिथं बैलगाड्या. बैल परत ते बायक''--'' कांच म्हणजे सगळे व्यवसाय कुंभारांचा चाबारांचा सगळ्या सगळ्या जातीच सगळे. म्हणजे सगळ्यास व्यवसाय हा.
हा ते रियल वाटतं का एकदम म्हणजे.
हो तुम्ही या येतच नाही तर तुम्हाला माहित कसं. पण तुम्ही तिकडच राहिलाय आणि कधीतरी वेळ आता दिवाळीच्या सुट्टीला वेळ. काढा मग बघण्यासारखं खूप आहे कोल्हापूरला. आदमापूरला जाऊया बाळबामाच्या दर्शनाला चालतंय.
तीथून जवळ आहे का ते?
हा आदमापूरला पण जाऊया तिथ. दोन कनेरी हा कणेरी मठापासून जवळ आहेत. ते आदमापूर मेदक.
अच्छा म्हणजे कुठले कुठले पॉइंट आहेत तिकड बघण्यासारखे.
आदमापूर आहे आदमापूरला इथं. मेदक म्हणून हाय म्हजे बघण्यासारखा हाय. छान वाटते तिथं. हा बाळूमामांचं गाव आहे ना तिथं.
हा म्हणजे तिथं त्यांचंच मंदिर आहे का.
त्यांच मंदिर आहे म्हणजे अस भूतीच्या आच्या बाधा काय झालेली असेल त्या तिथं पण
हा होय का एवढं ते कडक देवस्थान हाय. हा म्हणजे बघ किती देवस्थानं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात हाय.
होय.
हॅलो म्हणजे तुम्ही किती लके कोल्हापूरमध्ये राहता तुम्ही. तेच ना किती छान छान देवस्थान तुमच्या इथे जवळ आसपास हाय.
देवा देवांच्या सानिध्यात आहे.
हा तेच ना मग लकी आहे ना तुम्ही.
होय.
परत हे सुद्धा नरसोबाची वाढ सुद्धा तिथंच कुठ तरी आहे ना जवळपास.
होय जवळच आहे नरसोबाची वाडी पण जवळच आहे.
हा म्हणजे ब दत्ताचं मंदिर बाळूमामाचं मंदिर महालक्ष्मी मंदिर. ज्योतिबा किती छान आहे ब सगळं म्हणजे असं कसं भारी. भरी वाटतेय ना असं सगळ्या देवांच्या हिच्यात राहायला.
होय सगळे देव देेवच आहेत या तुम्ही निवांत. अस वेळ काढून जरा जॉबला जरा सुट्टी द्या. आणि या मुलांना ग''--'' हा तेच के मग दिवाळीच्या सुट्टीला या. हा मुलांना घेऊन या सगळ्या देवा ''--'' देवाला ते जाऊया नंतर आज कुठ तरी छान असं मस्त एक. दोन तीन दिवस हो हाऊसला राहावया मुलं पण एन्जॉय करतील मुलं तर किती दिवस झालं भेटल्यात काय. एकमेकांना त्या सुट्टीला पण तुम्ही कुठ गावी गेला. त्यामुळ पण राहिलं तिकडे यायचं.
होय, होय नाही ह्या वर्षी नक्की येणार, वेळात वेळ काढून येणार मी मला सगळं बघून घ्यायचंय. तर एवढं सगळं मी मोबाईलवर टाकत असते सर्च करत असते ना. कोल्हापूर बद्दल एवढी छान माहिती देतात आणि सगळे पॉईंट्स दाखवतात ना मला तर कधी एकदा येईन झालंय तिकड फिरण्यासाठी
म तेच म्हंटल कोल्हापूरचा तांबडा, पांढरा खाल्ला का नाही? ह कोल्हापूरचा तांबडा, पांढरा खल्लासाकी बाकी कि तिथ सगळं विसरून जाशीला, होय.
हो हो हो नक्की येणार ना तांबडा, पांढर
खाण्यापिण्यात खा खाण्यापिण्याच्या बाबतीत कोल्हापूर झणझणीत आहे बघा आमचं.
हा म्हणून ते मला आवडत कोल्हापूर म आम्हाला सुद्धा झणझणीतच लागत. मिळमिळीत खाण आवडत नाही. आणि किथे टोप संभापूरचा होय, होय येणार आहे आणि ऐक ना ते टोप संभापूरचा गणपती वगैरे आहे मोठा तो खूप मोठा आहे ना गणपती तो? रिल्स सारख्या येतात त्याच्यावरती व्हिडिओ असतात. ते पण तिथ जवळच आहे ना कोल्हापूर मध्ये कि लांब आहे कोल्हापूर?
तोप संभापूरचा गणपती कोल्हापूर पासून लांब आहे हो जवळ नाहीय तो.
पण त्या एरिया आहे ना कोल्हापूर जवळ म्हणजे आसपासच आहे कोल्हापूरच्या.
होय म्हणजे मला एवढं डिटेल्स माहत नाहीय त्या त्या म्हणजे त्या गणपती बद्ल मी हा मला पण वेळ भेट नाही त्यामुळे मी पण काही तिकडे गेलेलो नाही बाकीच्या इकड आदमापूरला तिकडे ते जाऊन आलोय. तिकड काय केलो नाही आमच्या इथ आमच्या इ हा आमच्या घरा शेजारीच एवढं छान आणि मोठं गणपतीचं मंदिर आहे ना. खूप प्रसन्न अस गणपतीच मंदिर आहे गणपतीचं विठ्ठलं रुकमाईचं खूप छान मंदिर आहे.
होय का? तुमच्या इथं घराजवळ
हा, हो आमच्या घराच्या शेजारीच है. खूप मोठं मंदिर हाय गणपतीचं. सकाळ, सकाळी आरती असत्यात गणपतीच्या गणपतीच्या दर्शनानच होत्या. आमच्या घरापासून दिसतेय गणपतीचं मंदिर हा. होय रोज संध्याकाळी सात वाजता गणपतीच्या आरती हो ऐकायला घरात येतय एवढ्या जवळ मंदिर हाय. खूप असं प्रसन वाटतंय संकष्टीला तर असं मंदिर गजबजलेलं असतंय. महा पारायण बसते आमच्या इथल्या गणपती जवळ हा.
होय दरवर्षी किती दिवस असतं पारायण? हॅलो, अच्छा. म्हणजे काय असतं पारायणामध्ये म्हणजे हा?
ज्ञानेश्वरीचं वाचन असतंय ना. सात, सात दिवस ज्ञानेश्वरी हा ज्याला वाचायची इच्छा आहे ज्याला देवाबद्दल ओढ आहेत त्यांनी जायचं त्यावेळी सात दिवस पारायणाला बसायचं. वाचायचं जेवण, खाणं, चहा, नाश्ता सगळंच असतंय तिथं. आणी शेवट सातव्या दिवशी सप्ताह असतं. हा सगळे अशे पैशे देत्यात, हां मंदिरातर्फे अन ज ची इच्छा य, त्यांन द्यायचं पैशे, कुणी धान्य द्यायचं, प्रवास
हां हां हां, म्हणजे सगळे मिळून साजरा करतात. ते, म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लो कं एकत्र येत असतील, अस नाही ना बाबा की, अ हे हॅलो?
पाहुण्यांनी या, पाहुण्यानी येऊ नका, असं काही नाही, हॅलो? हॅलो? हा येतोय. सगळ्यांनी यायचं अस त, असं नाही की कुणी यायचं नाही, कुणी यायचं, असं काय नसतंय, ज्याची इच्छा ये, ज्याला देवाबद्दल श्रद्धा ये ना, त्यांन जायचं मंदिरात. देवाचं वाचायचं, बसायचं आणि इतर दिवशी पण संकष् टीला, एकादशीला, हां
टीला, एकादशीला, पण असं भजन, कीर्तन असतंय.
ह्म.
सकाळ-सकाळी आरती, संध्याकाळी सात वाजता आरती, हां. छान वाटत, जास्त वेळ नाही भेटला, तर एक पाच मिनटं का हां, पाच मिनटं मंदिरात जाऊन आलं, तरी खूप छान शांत समाधान वाटतं.
हं, कीर्तन वगैरे असेल रोज?
हो अ सकाळी सगळे पहाटे पाच वाजता उठत्या, तिथं त्यामुळे सक काळची आरती सगळ्यांना अशी, हो ते सात दिवस आणि रोज-रोज, रोज पहाटे पाच वाजता सगळी उठत्यात आणि पहाटे-पहाटे आरती असते ना?
हा हा हां, तुम्ही पण सगळे जाता का घरातले आरतीला मग?
सगळे, म्हणजे वेळ मिळेल तसा, मी-मी, कधी-कधी जातीया. रोज-रोज नाही होत, काय ना काही तर घरात काम त्यात काय त मुलांची शाळा, ह्यांचा जॉब. ते जॉबला जात्यात, त्यामुळं काई एका-एकन, एक-दोन दिवस चार हात, हां मी पण जॉबलाच जाते ना. त्यामुळं वेळ मिळेल तस.
करावे लागत असल. सगळ आवरून, सगळं करायचं म्हंटल्यानंतर, होय कि आजकालचा जमानच हाय, जमानाच निघालाय दोघांनीच काम, दोघांनी काम करायलाच पाहिजे. नवरा बायकोणी, त्या शिवाय चालतच नही, महागाई एवढी वाढली य.
होय प्रगतीच नाही आणि करायचं काय?
जून महिना संपत आला, तरी पावसाचा पत्ता नाहीये, होय. पाऊसाचा पत्ताच नही, पाऊस एव्हा ना चालू झाला पाहिजे होता, चालू व्हायला, खरं पाऊस नाही चालू अजून आता, जून महिना संपत आला.
जून महिना असा, आता डबल होऊन आत चालू झालाय की काय, असं वाटायल, एवढा एवढं अजून कडक ऊन ये. मे महिन्यासारखं ऊन लागायलय अजून.
होय की, इथ पण खूप गरम होत. ते कसला कडक उन्हाळा पडलाय असं वाटतंय मे महिना अजून संपलेलाच नाही पहिलं कसं होतं त्यांना वातावरण सगळं आपण लहान असताना कसं शाळेत भिजत जायचो. पडायचा नंतर जून चालू झाला लगेच पाऊस चालू व्हायचा आपण शाळेची सुरुवातच आपली पावसाबरोबरच
पावसाळन हा म्हणजे काय शाळेला सुरुवात झाल्या तरी पण अजून पाऊसच नाहीये.
तेव्हाच खरेदी असायची आपली पुस्तकं आणि वह्या बरोबर छत्र्या रेन कोट तेव्हाच घ्यायचो आपण. तसं आजकाल काय राहिलेलं नाही-नाही सगळं चेंज सगळं चेंज झालंय सगळं बदललंय वातावरण
सगळं बदल सगळच बदललय काय पहिल्या सारखं राहिलेलं नाही. पहिला आपण कसं जात होतो शाळेला अन आताचे मुलं कशी जातात शाळेला तीन-तीन ड्रेस मुलांना शाळेचे.
आजकालच्या मुलांना आपल्यासारखे खेळ पण जमत नाहीत आणि काय त्यांना फक्त मोबाईल पाहिजे. मोबाईलमध्ये गेम खेळायला पाहिजे मैदानी खेळ नकोत.
आपण पुस्तकातनं उत्तरं शोधून काढत होतो आणि ती वहीवर लिहित होतो.
होय पुस्तक वाचत होतो.
मोबाईल वर बघत्यात प्रश्न-प्रश्न सांगितला की उत्तर आपलं आपलं ये त्यात एक्स्ट्रा डोक्याला त्रासच नाहीये मुलांच्या.
नाही त्रास नाही ना म्हणजे मोबाईल जेवढा चांगला तेवढाच वाईट पण आहे ते आपल्या हातात आहे ना कसा युज करायचा त्या मोबाईलच ते
तेच की माझे मिस्टर तर मुलांना मोबाईलच देऊन देत नाहीत. मिस्टर माझे मोबाईलच देतच नाहीत मोबाईल असा करा अभ्यास तसा करा अभ्यास चालू असतय हा
होय आणि जे ताना हा आणि जेवताना पण काय-काय मुलं मोबाईल घेऊन बसतात ते पहिल्यांदा बंद करायला पाहिजे कारण जेवताना तरी आई वडिलांच्यात मुलांच्यात संवाद व्हायला पाहिजे आपण फक्त जेवतानाच एकत्र असतो नाही तर काय मग दिवसभर त्यांचे पप्पा जात असतील जॉबला तू जात